हॅलो!
हा ऐकु येताय क्या? हॅलो!
हो.
ऐकू येताय क्या?
येताय म्हटलयं.
जोर ना बोल ना जथोडा हाऐक ना आहे ना आवाज
शहारणास बलातता
काय करता
हम् मूवी बता
कोणता सिमा
माग बंद अ मनासा
होे
आग बंद मना
ना का बांधना काही सरपणाचा काय
हम्म सर्पण वातस म्हंटलेया नागामंना करायचं नाही ठावत तुम्हाला
नाही नाही नाही माही त म्हाला
तनसकी कोटी कीरणा मंद की तमळनाड म क नसग हपतशा नागबंधन अंत ते फुल्ल निधीहाय कनत ते सर्पा हातकान रक्षग तच तद गरीची
काही क मा म नय काळीचच
हा नाहीय कात
नाही आहे आहे कामारे
त्या फल्लो संपदा आहे काण ठाव की
काही घ मारी नाहीय माय तु मला
ते त सर्प रक्षक आहात करा हेड नाहीस पाज वंची मूवी आता स्टार्ट करले
हो का नवामवाक जुनसक
नव्वास पण कॉन्सेप्ट जुन्स म्हट अख चवल तुम्हाला ठावते नागबधनं कराच हम्म हम्
हम्म
ओके तुम काकी मूवीस ये नायच वाार हम् हम्म
येस सिमाल ना नाहीय काममी
कसच्या ते प्रस
मल जरा फईटस आलग बेस्मान होते
ओके
हा
कोणत्या लँग्वेजचा देखता तुम्ही कोणता भाषेचा
आ मध्यक मराठी तेलग इंग्लीश
हम्म
अधक हिंदी मराठी लाँग्वेज देख तू
होके कोणता मूवी तुम्हाला इस् ना मराठी म
सैराट मूवी द करला का
हो हो ते पटलाय
ह ह ते मूवी
हह तेप गणे गमत हा
हो तू मराठी मान मराठी मान ह ह
हां
त मराठीते मराठीमध्येध्ये देले
मराठीमध्येच कटलंय मराठी मणसले काटले हा
ते सिमा
तुम्हाला सिग्नल नाहीत की व्हॉइस ट्रक होतय, हॅलो. सिग्नल नाहीत की वाईस ट्रक होतय. मा स्ट्रक काल होत तुमच्या वाईस स्ट्रक, स्ट्र स्ट्रक होतय म.
मारी ते मोबाईल प्रॉबलेम, मोबाईल प्रॉबलेम.
हा हा.
मोबाईल प्रॉब्लेम आहे जरा, मोबाईल प्रॉब्लेम आहे.
आ हा.
हम् हम, काय करएस अमरी
कायच नाही ते संगल की मूवी दिखत राहले म्हणा. आता स्टार्ट करलंय त्यासाठी होई पण ते लास्ट झाले. येत की नाही की मणा देखावा मणा स्टार्ट करलं.
तेेलगु मध्ये की मराठी मध्येे.
तेलगु मधेच आ मले आम एक्कवा. आमच्याकडे तेलुगूस आम्ही तेलुगूच देखतो आता मला मराठी येतय पण
हा.
तेलगू मूवीस अससं एक्वा, हिंदी अस स कमी. हा, जास्त तेलगु मवीस देखतो आम्ही हम्म.
आता , कोणत ते आता बोलून राहते ना.
हा तेलुगू आता तेलुगूस देख तु.
हा का.
हाव.
तुला कोनते कोणते मूवी म्हटले
मालक ये फॅमली ड्रमा.
हां.
फॅमिली राहा फॅमिली चे घणीसलागे
हा.
अ असं लव्ह स्टोरीच्या बेहस राहत अखे धड नाही राहतो उसुसेक मात्र बेस राहतो. तस हाय, आणि, संत्री ला राहत ऍशन थ्रिलर.
हो.
अ हाचे, देका देखूच लागतेय पण वेळ लागत अर रूवीस इष्टम, बर भ्याव लागतं ते का एक देकाला भ्याव लागतय. पण देक्ता, म , मला मला मो थिएटर घेऊन त्याला काहीच नाही करू शकू पण किती भेऊ लागलय?
हो तरवर काहीच भिऊ नाही.
हा कोण हर्रार मूवीस लावा भेमन वाटे, स्टाप करता स्टॉप करून एक फाय टाईम याण करून देखता.
हो का.
हम्म, आता थियेटर मध्य काय चान्स. नाही रा आहे टीव्ही मध्ये हे चान्स नाही आहे.
हाव नाही राय.
हम्म थिएटरमध्ये ते साउंडलेस होता ते का पण अधिक हे लागून हे
हो, दर्घ साऊंड आहेेते भेव लागते.
अ.
कोणते कोणते मूवी देखा तुम्हारी टाकीइस मध्ये.
तिथला नाही देखा.
हो का.
हम्म तुमही पोललीमरा म्हना अस देखला की म पली मेरा
हो देखत लह ना हिंदी मराठी मधली
हा
हम्म
ते तर हंचस तो स हरटलेस
लं काही नाहीता
नाहीत पण स्टार्टिंग मध्ये मध्ये क होती मना लाईट ग
हा उत्सा कसा आहे ते आणिक पुलवेैरा अन त स हरर राहते पर झो त इला काही नाहीयत उलस कसे पाच सहा निमला एक दहा निमाला गयक राहते कायक
न इत्रे हडद आातकन
हो का कायत म नाही माहिती म मले
म वन नाही देला ओनली टू देखला तिकला
होके आणि कोणत्या देखात लि म टाकीिस मंदिर
ओजी देकले ओरिजनल ग्यांगस्टर पवन कल्याण हम्म तुम्हाकडे येतात कन कल्याण सध्या
हो येतात ना ऑल इंडिया हल्ल्या येतात
हम्म
नाहीतर आता अधिक मात्रम हिंदी मूवीच त्याच राहतात
के ओकेता
हा
हम् हम्म
आणि काय मारी
आता नव्वा मन व्याला की माते बाईला लणीन लेनन अखिलच
काही क मरा आणि मी नाहीै देे कामा नाहीपयता
हम् हम
हम
ते बेस्तय म्हणतात म नाही नाही रे का आपण
हो का आता अखखी टाकीस मंद कोण जातात अख्खी फोन ला मंद देखतात ना
पण याद देखला याद देखला तेढ राहते
हो आता तेढा तर राहत ना पाकिस्मान नाही गमत मनते कोणतं वेस्ट मूवी झाला काही का साऊंड को गे
थे बखावेथे राहत कत एक मूवी येथे गय का एक बात स्टोरी बेस नाही राहिले तिकचयलाे पण मारुद्धेळच राहलाय काकीस म
हो तेेस क कोण मूवीओ का सागस कती वेस्ट वालके ठाकीिस मंदचे साऊंडलेय स्पीकर ला आलेय बेसला बेस म्हनवत
हम्म
आ देस राात हॅलो
हॅलो
हां टाकीस मंद बेस बेसमन होते
हम्म त बी कोत कोत दाकला
आमही सला र दखरलं ओजी दखरला
हम्
ननग एन टडी आर च हयदॅक कोणंतकते
नाही
एी ट्रिपल आर् तर्वाात अनेक निंगल दे
देवरा
हा देवरा
हिंदी
हिंदी मध्ये के
हां.
हा हा आलमा
हो जी तिथला नाही
हू हं.
हम्म
या उत्साहात
हा ते ते बी ते करता
हं.
ते बी
हम्म.
हे बेसाय हम्. ते गम साय नाही नाही जेवा आणि नाही हवा कलम काटा
काचा कंलक काय
मरे आचे चिकन करालाखना
हम्म आज संडे हेना चिकना बगारा म्हंटला हमारे
ओके.
आ.
आणि नाही काय
नाइ नाइ अनेक नवासरखात
ति लेट आल म्हटलं लेट नाही कवाला
आता अलवट अस मले नो वासाखना
हम्म हं. ना साले सहा वाजताच्या भूतर कम्प्लीट करावं का नाही, ऍक्च्युली आता हा मी सेव्हन, एट करतो पण दहा वागा खातात पण असं तिथला लेट नाही खावावं का
हो का?
हम्म.
संकार किती वाजतावर खावा
आठच्या पुत्र कम्प्लीट करावा आठ
दुपारी मारी
परातात हेसर टेवल बारा एक वाजत नाइ.
हो का?
हम्म.
आता कोण असिस्टंट आल तर सकाळी कीती जण उठतच नाही आठ वास्तावरे
पण तसं करूनच आमचं ते डायजेस्टिव सिस्टम म्हणाच हे होतय ते आलो वाटोवर आता देखील म आता ते कानावर लहान पोर आलसे तिथं काय?
ह ह.
हम्.
आता राहतातकी्या आता.
अधचथ राहण घता किती खाली आहे की तिथलं भन करण का बकडीच राह ना आताची. कसं राहत आतास कसं राहलय.
हो आता खानास किंमतम फाल्ट.
हम्.
खान खाना म ना.
अ्ना कोणा असं येतं वर्ष कसं राहिले आता कसं राहत म्हणलंय. तर कस कोत उसकत राहा ना क ते लावू कोण नाही राहना. खाना आहे झूक झूक खाण पण हम्.
जु काना बेस बना करना खना कड द ना इटला खाना.
हम्म सर सर.
आता कोण दस क आे.
हम्म कंदस.
फश न तेशथक.
सरेमा खामा याठ स आठवताय.
हा सर तुम्ही गोड खावा म राहता.
हम् सर.